हॅलो आवाज येतोय.
हा येतोय आता.
हा काय चाललंय. हा, आवाज येत नाही का माझा. काय चाललंय म्हटलं.
काय नाही घरातलंच चाललंय. काहीतरी
अच्छा काय बनवते आज
आज अजून काय असं ठरवलेलं नाहीये रेग्युलर आपली मे थीची त्याची भाजी, चपाती हे बनवायच ठरवले.
ह
तुमच्याकडे काय बनते.
आज पाच मिनिट थांबवो